हॅलो!
हॅलो!
बोला
सांगा आता मूवीच
ह्.. ह्.. कोणती मूवी?
तुम्ही म्हणाल
देवगण
हम्म्म्
देऊळ बंद टू
मी वन बघितल नाही, टू बी बघितले नाही.
वन मध्ये - वन मध्ये आठवत नाही आहे मला लय दिवस झालं बघून. देऊळ बंद टू आता बघितलंय परवा, तो सांगते हा
हा
हम्म तो शेतकऱच्या आत्महत्येवरून आहे मूवी
हा
हम्म हसायला यायल.
का?
असच
हठी काय तेे नाही बोला एवढं काय?
हम्म आज काय झालं काय माहित, काल कसं फ्रीली बोलालत, आज बोलायला इना झाल मला
पोटात दुखालतं ओ सकाळी म्हणून
हसायला पण इना.
घसा बसलाय.
मिठाच्या गुळण्या करायच्या मग.
एवढं पण नाही. नाही जरा तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं हस- हसू पण इना. असं, ताकद नाही आहे अंगात माझ्या आता.
मग लिंबू पाणी प्यायचं, सरबत करून प्या मग.
सरबत कस करायचं सांगा जरा?
आं.
कसं करायचं सांगा?
कस करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचं.
हा.
अर्धा लिंबू पिळायचा.
अर्धाच.
आकं पिळला तरी चालतंय तुमचे, लिंबू जास्त असला तर चालतंय.
हा, चालतंय.
हम्म, साखर जरा टाकायची, तुमच्या तुम्हाला पाहिजे तेवढी. आणि जरासं चवीनुसार मीठ टाकायचं, हलवायचं आणि प्यायचं.
हा हा, सोप आहे.
सोप आहे.
माहितच नव्हतं मला.
हम्म.
ह ह,,
माहित नसल असं होईल काय.
काल किती बडबड करालतो, आज काय नजर लागली वाटलंय मला.
काय?
काल किती बडबड करालतो दिवसभर अ, बोललोय माहिती आहे? त्या मैत्रिणींसोबत कॉलवर आणि आज बोलताच येईना झालंय मला, असं कपॅसि टी संपल्या, नजर लागल्या वाटतं.
ते कसं? कीणाची नजर?
आं.
सनावाराची नजर लागल्या, नजर उतरून काढायला लावा.
हम्म. कोण कुणाला सांगू.
आता घरात कोण आहे.
घरात सासू हाय-
सासूला सांगायचं-
हम्म.
का मुव्ही सांगा.
मुव्ही मुव्ही सांगू-
हा. हो काय आहे काय-
तुम्हीच सांगा कुठली तर-
कुठली तर म्हणजे हा मी काल बघितलेलं सांगू काय? लयदा बघितले आवडते सारखं बघ-
हम्म सांगा-
मुवीचं नाव माहित नाही लक्षात ना पुरुष काही तर नाव आहे-
काय?
ऋष अस काय तरी नाव आहे. थालापती विजय थालापतीची मुव्ही-
हम् सुशांत सर-
अ ते माज नाव आहे. विजय थालापतीची मुव्ही- म्हणजे साऊथचे-
हां
त्यात असं फॅमिलीत सुद्धा दावली- बिजनेसमॅन फॅमिली- म्हण बिझनेस फॅमिली डावले- आणि म्हणजे एक तीन मुलं असतात.
हम्-
एक मुलगा असत्या सगळ्यात लहान- त्याला म्हणजे ते त्याच म्हण नसते की- वडिलांचा ह्याच्यावर म्हणजे प्रॉपर्टीवर हक्क गाजवायचा किंवा त्यांच्या बिझनेस मध्ये एंटर फेयर करायच अस त्याची इच्छा नसते- त्याची इच्छा असते की स्वतःचा बिझनेस उभा करायचा.
हम्म
पण त्याच्या वडलाची इच्छा नसते की ते दुसरा बिझनेस करू नये म्हणून- मग त्याची तेव भांडण करून जाते म्हण-
हम्-
भांडण करून गेल्यावर मग भाऊभाऊ मग त्याच्या विरोधात होत्यात- दोन भाऊ इस्टेट साठी- एक- भांडण होतात आणि काहितरी हिच- दोघं पेन म्हणजे दोन थोरले भाव अस तिथे त्यानासनी चेअरमेन व्हायत असते.
हम्-
दोघांच पण दोघांची पण इच्छा असते मग दोघांच्या बद्दल एकामेकाला- म्हणजे एकामेकाविरोधात हे करत असतात. कटर हेल्फर असत्यात असं फॅमिलीमध्ये भांडण होत असत्यात, पर मग ते तेन त्या दुशमन असतीत हेंच्या वडिलांचा
हम्
तो, म्हणजे त्या दोन भावासनी थोरल्या कनाय जवळ घेत नाही मग दोन भावासनी जवळ घेतल्यावर म ते त्येज्या वडलाबद्दल भडकवत असत्यात.
हम हम
मग हेज्यात कंपनीत भाडणं लाव असं करत असत्यात
हम् हम
मग परत अ, त्येच्या वडलासणी, ब्लड कॅन्सर झालेला असतय
हमं.
आणि सहा महिने फक्त, जगणार म्हण असं डॉक्टरने सांगितलेलं असतय, डॉक्टर त्येच्या वडिलांचा भा मित्रच असतेत
हा हा.
ते म ते त्येच्यात कार्यक्रम ठेवा, हा पाहिजेल हाय काय?
नको.
बायकोला गिफ्ट द्या की मग
नुसता आमच्यात घेतले ते बघ
बर सांगा म पुढं
मग अ ब्लड कॅन्सर झालेला असतय, मग ते तिजी म्हणजे त्येनची आई असते ती म्हणजे कार्यक्रम कुठला तर ठेवायचा असतय त्येला म्हणजे बारका पोराला घरात आणण्यासाठी काय तर, झटपट असतीया
हम् हम्.
मग ती अ ठेव्या म्हणत्या पूजा ठेवायला तिजा नवरा नाही म्हणतोय ते मग ते तिला, तेला आणण्यासाठीच तू हे कराल्यास म ते नाही म्हणत ते मग त्येला, त्याला पण माहीत नसतय ब्लड कॅन्सर झालेलं
हम्म.
त्येजा मित्र सांगतोय मग गोमाणं त्येला असं असं तुला ब्लड कॅन्सर काय आणि सा, सहा महिनेच आहेत फक्त तुझ्या, मग त्यो पूजेसाठी तयार होतोय त्यात तिनी दु दुसरं लग्न करणार असत्यात म्हणजे त्या दोघांचचं त्यांच्या म्हणजे ती त्येची आया आणि वडलानचं अन्वसरीला
हम्म, हम्म हा आसं व्हयं हम्म, हम्म.
म ते पूजा ठेवत्यात म त्येला बोलावून घेत्यात म पूजा झाल्या त्यो, बारका असतय त्यो परत जाणार असतय मग त्येला थांबवायचा प्रयत्न करत असत्या तेजी आय तर त्यो थांबत नाय.
ह..
मग त्यात अ हेज्यात कार्यक्रमात का नाही थोरल्या पोरग्याची म्हणजे बीएफ असत्या कंपनीतली लग्न झालेलं असतंय. बीएफ चं, जीएफ चं
अवघड हाय र
ते बोल, बोल्यल जीएफ असत्या म ती इत्या कार्यक्रमात, मग ती म्हणत्या माझ्या संगं लग्न कर घरात तूच सांग असं -असं आहे म्हणून. मग तेजी पहिली बायको येत्या आणि त्याला मुस्काड मारत्या वाटतं.
हा.
सगळ्यांच्या पुढं मग त्यो पण तिला मारतोय मुस्कडीत. आणि ती मग पुरगीला घेऊन जात्या तिजा घरला.
हा.. हा..
मग ती गेल्यावर मग तिथं भांडणं होत्यात त्यांची. मग त्या वडिलांचे आणि त्या पोरांचे
हं.. हं..
त दोघं पण बाहेर जात्यात दोन पोरं राहिलेली असत्यात ती मग ति तिसरा मग, म तिसरा पिनवा दोन दिवसानं जात असतोय घरला मग त्यो राहया असतोय तिकडं. मग त्यो आडवत असताना थांबत नाय, मग त्याच्या मित्रांनं क नाय डॉक्टर असतोय त्यो. अ एअरपोर्ट वर जाऊन सांगतोय, असं -असं तुझ्या वडिलाला आहे म्हणून. मग त्याला घेऊन येतोय परत, मग त्यो ति थं येऊन राहतोय, मग त्याला त्यो चेअरमन करतोय तेजा वडील चेअरमन करतोय तय आन मग ती कट कटकारस्थान करत असत्यात. कंपनीतनं हे करायसाठी
हं...
आणि त्यजाकडं तीन हजार शेअर्स असत्यात, दोन नंबरच्या भावाकडं. मग त्यात थोरल्या भावाची पुरगी किडन्याप झा ली
रेंजमध्ये या, कॉल कट होईल मधनंच. रेंजमध्ये या नाही तर, कॉल मधनंच कट व्हायचा. आवाज येत नव्हता आत्ता.
हॅलो! आता येतोय काय?
हा.
मग त्यात ते हे हुतंय. अ किडनॅप केल्यावर का नाही, त्यो बारका जातोय मग हुडकायला, हुडकून त्या गुंडा स्नी मारून आणतंय..
ह..
मारून आणतोय मग त्यो मग तिथनं घरापासनं दुसऱ्या पोराला बोलवलेलं असतंय एक नंबरच्या. मग तो घरा दारातनंच रस्ता जातंय.
हा...
थांबा दहा मिनिटात पोचत आहे.
हम्म.
ते फलंदाज दहा मिनिटं झाले .
हम्म.